अ बोला की. काय काय तुमच्या इथं प्रेक्षणीय स्थळ बघण्या हलके
त्र्यंबकिशोर हे परत अ वणी ये हो वणी वणी ए चांदवड ए. सापुतारा ए साप. हो आता आम्हाला जवळ असल्यामुळ आमी
हम्म हम आमच्या पण शेजारच्या काकी एकदा गेलेल्या. ते वनिला असं डोंगरात हायं ना? हम्म हम् हम् हिकडं कधी आलता का नाय मग?
पुढे कोल्हापूरला ना? हा आत्ता घे आलोतो आम्ही जानेवारी मधे. कोल्हापूर. हो कोल्हापूर परत काय आपलं अ हे सम समुद्र किनारा ज्योतिबा
हा हा गणपति फळे वगैरे
गणपतिपुळे सगळंच केल ती साईडच फिरलो
हा हा हा हा होय काय? हंम्म आम्ही नाय ओ सध्या तिकड आलो नाय
आम्ही एवढ्या वर्षात पहिल्यांदा आत्ता आलो हां
कधी नाय योग आला मी जास्त नाय फिरत
कुठे फिरलेल्यात
हे घर आपलं गणपतिपुळे इथले वगैरे झालेत गाव.
तिथले तिथले आहेत का?
हंम्म होय
लांब नाही जात का जास्त?
लांब नाय सुट्टया नसतात त्यामुळं नाही. हो जाईल ना होय, होय. जॉबला हायत फत्क एक एकच दिवस संडेला सु जास्त आहे
हम्म तुम्ही त्यांची हाऊस वाईफ आहे. सोड हम्म
मी पण हाऊसवाईफच आहे. मिस्टरांना सुट्ट्या नसतात नाही नाही आमच्या घरी हे आहे. पाण्याचा बिझनेस आहे वॉटर फिल्टरचा
तुंम्ही हँडल करता का?
हा होय होय मी बघते त्यामुळे पण चालत नाही ओ. कुठ
हा मग उन्हाळ्यात तर टीम पण जास्त असतो ना
हंम्म दिवसभर थांबायला लागतय मग पोर कधी येईल काय सांगता येत नाही? होय पाण्याला सकाळं पासुन संध्याकाळ पर्यंत चालुच असत मग तसं बंद ठेवता येत नाय ना
नाही ना आणि उन्हाळ्यात जास्त असतो ना पाण्याचा
होय उन्हाळा लागला तर कस्टमर पण जास्त असतात त्यामुळच प्रॉब्लम येतोय मग कुठं जायचं म्हटलं की
तेच ना तुम्ही याच्या आधी पण म्हणजे मागच्या वेळेस नव्हता आलेला ना हा तुम्हाला कॉ हे
नाई नाई नाई नाई आला नाई.
तुमच्या कोणी ओळखीच्याना आलेला होता का?
नाई माझ्या कोणच ओळखीच नाही ग्रुपमध्ये
नाई का मला वाटलं म तुम्ही कशा ग्रुपमध्ये ऍड झालाय?
अ म्हणजे बहीण होती ना बहिणीने सांगितलेल असं झालं पण तिला कुठलेच टास्क आले नाईत पुढचे. बहिणीला हम्म ते आता नाहीचायत काय माहित काय समजलंच नाही अहो
ग्रुप डिलीट केला होता का तिने
नाही आहे की
असं कुठं असतय आणि तीने अपडेट नसेल केला आवो अपडेट करावा लागतो तो ग्रुप
व्हय काय?
हो अपडेट आणि रिफ्रेश करावं लाग असं कधी होत नाही व्हय तिथं टास्क आले नाही.
नाई आधी भरपूर लेडीज होत्या आता कमी झालेत ना.
नाही नाही काय कराय काय करायचं अपडेट करत राहायचं आणि रिफ्रेश करत राहायचं तुम्ही सांगाना बहिणीला
होय काय बर बर
करुन बघ म्हणाव आणि रिफ्रेश कर येतो माहितीये का मेसेज पण येतो हां
म्हणून बघते तिला मागच्यावेळी असच जनरलच आलता ह्या ग्रुप मध्ये नाईये ती ती आधीच क पाच सहा महिन्यापूर्वीच ती हे झाल्यात
त्या ग्रुपमधून ग्रुपमधून रिमूव्ह झाले.
नाई नाई ग्रुप मधून री रिमुव्ह नाई झाली पण पाच सहा महिन्यापूर्वीच तिला टास्क यायचे सगळे बंद झालेत.
आसं कसं झालं?
माहित आता हम्म आम्हाला पण मा मा ते आलेले पण ते काय कंप्लीट केले नाइत ओपनच झाले नाय टास्क प्रॉब्लेम याय लागलेला. होय होय तुमचे सगळे झाले काय?
हो माझे झालेत अहो सगळे. मी एक एक तर मला फक् तो मागचा फोन फोनचा नाही आलेला बाकी सगळे लोकविद्यापर्यंत सगळे आलेलेत तुम्हाला आलेलाये का लोकविद्या?
लोकविद्याचे आलेले पण ते ओपनच झालेले नाही. नई होय, होय लोकविद्याचे ओपनच झाले नाही. होय काय? त्याला पेमेंट खूप ती एकशे पंच्याहत्तर रुपये तेवढंच झालेल बघा.
एवढ कमी?
होय होय टास्कच ओपनच होईनात आणि सगळ काय काय करून बघि म्हणून मॅडम म्हटल्या रिजेक्ट करा.
हा का काय माहिती हं बरय
म्हणजे ओपन झालय त अ ऑडिओ ऐकू आल्या शिय आल्याशिवाय तर काय करणार? ऑडिओच ऐकू येत नव्हता ना. म मॅडम म्हटल्या राहू दया इशू पण तिथं हे सांगितलेला पण ते ओपनच होईनात. मग राहू दे म्हटलं रिजेक्ट करा म्हणून, मग तो रिजेक्ट केला त्याच्यानंतर आ चालेत बघा दोन महिन्याला.
अन तुम्ही किती दिवसांपासून हाय या ग्रुपला?
मला ग्रुपला तरी वर्ष होत आल असल की
हो मला पण लक्षात आलेले
हं, हं
तुम्ही कुणा थ्रू झालेल्या?
म्हणजे बहीणच होती ना?
हो हो बई हा बहीण बहीण कुठली होती?
अ म्हणजे आम्ही माहेर हा माहेर सास मीठ आहे हो. मॅम क्लासमेट लागतात असं
नाही मी ना ह मी तिकडे आमच्या मॅडम आहेत त्यांचं हे अ काय म्हणतात. म्हणजे त्या त्या नाही त्या त्याच सामाजिक का हे आपल्या ग्रुपमध्ये आहेत ना ज्योती मॅडम मला
होय का हा हा असं काय मी केलेला बहुतेक त्यांना कॉल त्यांनी रिसीव्ह नाही केला. ज्योती म्हणून होय काय म्हणजे मी असचं सगळ्यांना हे केलतं ओळीनं सगळ्यांचे नंबरं घेऊन कोण उचलतंय उचलतंय रिसिव्ह करून
नाही त्या खूप कामात असतात त्या बहुतेक आता सकाळच्या वेळेस नाही त्या म्हणजे ना ते सगळे सत्कर्मा फाउंडेेशन म्हणून चालवतात ना त्याच्या मॅडम आहेत त्या अ नाही त्यां त्या मला एक ग्रुप मधून आम्ही असं एकत्र आलो. त्या ग्रुप म त्यांनी सांगितलं की असं शिक काम आहेत महिलांसाठी हम ग्रुप तयार करतोय मी लगेच कॉल ला शेवटचा दिवस होता, मग मी झाली एड हो मी झालीअड मग माझ्या बहिणीला केला अड
हम्म हम्म हम्म हम
गेले काम आणि करत गेले. सगळी कामं
हम्म हम् ठीक आहे. आम्ही कसं मैत्रीणीनं म्हणजे सांगितलेल ना अ गेट टुगेदर त्यावेळी मॅडम भेटलेल्या तेव्हा त्यांनी नंबर ऍड करून घेतलेला बहिणीचा मग तिन अस अस सांगितल की आमच्या पण दिदीचा करा म्हटल्यावर मॅडमानी नंबर मग नंतर ऍड करुन घेतली. तुला मॅडमाची म्हणज बहिण वगैरे ओळखीच्या होत्या ओ माझ्या क्लासमेटच आहेत त्यामुळं, हम्म हम् हम् त्यांची बहीण आणि मी एकाच क्लासमध्ये होत. होतो आम्ही त्यामुळे ओळख ओळख आहे.
हा हा मग तुम्हाला आत्तापर्यंत किती म्हणजे टास्क बरेच कामं झालेत ना आतापर्यंत आपले हो पच
नाही नाही मध्ये मध्ये कुठ सारखं टास्क येत होते सात आठ महिने वगैरे कुठे काही नव्हतेच की,
हा दोन तीन दोन तीन महिने होतात टास्क समज लाल मा
सारखे सारखे येतच नाहीत ना. थोडेच की मध्ये आणि एक आलेला तेव्हा तो पण मी रिझेक्ट केला जरा बाहेर होते तेव्हा मी तो रिजेक्ट केला तेव्हा मी जरा बाहेर होते त्यामुळे करायलाच जमलं नाही ते काही वस्तूंच्या वगैरे माहिती द्यायची होती बघा फोटो वगैरे अपलोड करायचे होते.
आओ तो तर खूप मोठा टास्क होता माहितीय का तो रिजेक्ट तर करायल पाहिजे.
होय काय?
किती दिवस चालला तो. नुसतं असं फोटो द्यायची आणि हो हो हो हो माहिती आहे का तो टास्क. टास्क पण चांगला होता त्याचे पैसे पण पेमेंट पण खूप मोठा होता टास्क पण
होय.
हो मला तर असं झालं अरे आपण तर तो येत करतच येतच आहे का मी मी एक ही जणीला कॉल केला तर आहो चांगला मोठा टास्क आहे जवळ जवळ चार हजार दोनशे रुपये आले.
होय. आम्हाला अजुन सगळे मिळून तेवढे पेमेंट झालय
नाही नाही म्हणजे तुम्हाला एक सांगू का तो पूर्ण अ पूर्ण म्हणजे एक झाला की एक शेतीच हे अ फळांचं पदार्थांचं एक झालं की एक एक झालं की एक करत राहायचं. एवढा मोठा टास्क चाललातो जवळ जवळ करायला लागल्यावर मला आठ- दहा दिवस लागले करायला आणि हो चांगले दोन- दोन तास लागायचे. आणि मस्त होऊन गेला आणि म पेमेंट पण एवढं चांगलं आलं न मग बरं वाटतं ना एवढं काम केलं.
होय नाय आम्हाला कस आधीचे टास्कचे एवढे जास्त पेमेंट नव्हतं ना त्याला
नाही कु कुठल्याच टास्कला नव्हत हे हे हो हो हो याच याच फक्त टास्कला एवढं आलंय कारण अहो याच काम पण खूप मोठ होत एकदा आधी शेतीचं यायचं, नंतर फळांचं म्हणजे आपण घेऊ तेवढं होतं भरपूर होतं. आपल्याला ऑप्शन पण खूप होते हो, ऑप्शन पण खूप होते. फोटो अपलोड करायचे त्याची माहि जे फोटो अपलोड करायचे त्याची माहिती
हा हा होय होय तेच तेच तेच म्हणा लागले तुम्ही केलाच नव्हता.
नाही ना तोच तुम्ही करायला पाहिजे होता उलटा
होय काय हम्म ते काय माहिती काय द्यायची आणि त्याला कायतर प्रॉब्लेम यालं लागलेला ते सबमिट करताना प्रॉब्लेम याला गेला असं झालंत.
बाकी का हा ना पण मग एवढा मोठा हातचा चांगला टास्क
होय ते काय माहिती ते लिहिताना ना ते दोन -दोन ओळीतच लिहा असं काहीतरी येत होत. ते तीस सेकंदामध्ये लिहायचं होतं बघा,
थोडासा क्रायटेरिया ठरलेला होता त्यानुसार करायचं
हा म्हणजे तेवढं सबमिटच होत नव्हतं लिहिलं की असं होत होतं म्हणून, परत ते झालं नाही मला ठीके, चालतंय परत तुंम्हाला करतेमि रीटन.
लगेच करता का? सम्मिंट केल्यावर?
नय लगेच
हंम्म! बर बर चालेल.